हॅलो.
हॅलो नमस्ते.
नमस्कार कसे आहात तुम्ही?
हम्म मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आज?
मी पण ठीक आहे.
हम्म.. अ -मी आता जस्ट -स्वयंपाक केला थोडस मुलांना जेवायला वगैरे घातलं आणि बसले होते तुम्ही काय करत होतात?
मी -मी पण तेच केलं आता. सगळे काम करून -भांडे घासून ना आताच बसले होते.
अच्छा बर मी असं ऐकलं की तुम्ही तुमच्या मुलांना पण काहीतरी वकेशन म क्लासेस वगैरे लावले होते ह्या वर्षी? काय -काय केलं तूया मुलांनी काय -काय नवीन शिक अगले
ते फक्त अ मी आपल्या मोठ्या मुलाला ना मी स्विमिंग क्लासमध्ये टाकलं होत फक्त एक एकच महिन्यासाठी तर थोडं थोडं त्याला आला आला त्याला स्विमिंग करायला? आणि आपली मुल- छोटी मुलगीला ना मी.. डान्स क्लासमध्ये टाकलं होत. तिला खूप आवडतं ना डान्स करायला?
अरे वा हा मुलींना फार आवड असते डान्स करायची मी सुद्धा माझ्या मुलीला डान्स क्लासला घातलं होत तिने आता पहिला पहिली परीक्षा दिली आणि खूप छान म्हणजे तिची खूप आवड होती आणि ऍक्चली मुलीं -मुलींमध्ये ही कला फार असते त्यामुळे आणि मुलाना कस थोडं स्पोर्टस वगैरे हे तेच आवडत त्यांना हो -हो खळ जास्त आवड माझ्या मु पण त्या पण तबध इंटरेस्ट आलाय त्यामुळे आम्ही आ विचार केला क त्या ोडचा क्लास लावू म्हणजे पुढे जाऊन थोडस एक हा नवीन काहीतरी त्याला शिकता येईल
त्या त्याला ते पाहिजेच ते समर समर वकेशन मध्ये त्याला काहीतरी वेगळं कारण क सळ स्टडी करून करून ते थकून जातात ते ना सगळं फ्रस्टेड होऊ जात रोज तेस तेस ते मग काही त्यांला वेगळ मिळाला ना थोड नन भेटलाय मग ते
् हा तेच खूप सायटेड असतात आणि वेकेशनसाठी त्यामुळे आपण काहीतरी करायला दिलं त्यांची एनर्जी पण यज होते आणि मग थोडंसं दमून कसं जेवून वगैरे त्यांना थड एक रेग्युलर तीनेा काहीत वेळ मिळ त्यां त्यामुळे चग म्हणजे आपण करायला पाहिजे मुलांना प्रोत्साहन थोडस
हो ते तर आहेच माझा मोठा मुलगा ना ते नेहमीहीणत होत की मला ना स्विमिंग क्लासमध्ये टाका मला मंग क् सगळे श ते स्मिंग स ते मला पण शिकायचं मग ह समर वेकेशन म्ह त्याला त्याला मीही स्विमिंग क्लासमध्ये टाकलो म त थोडा त्याला आता त्याला थोडं आलंय स्विमिंग करता की क कारण की तो फक्त ना ते जसं आज सुट्टी घेतली उद्या गेला मग कधी कधी त्या
कंटिन्यू ठेवायला पाहिजे आणि हा शरीराची पण थोडी म्हणजे कोर म्हणजे पोट पोट पण युज पोटाची पण एक कोर एक्सरसाइज असते स्विमिंग त्यामुळे डेफिनेट ती म्हणली स्विमिंग वन ऑफ. बेस्टच आहे. आ. हा. हा. आणि आता. आ इव्हन आता बरेचसे वेगळे-वगळे क्लासेस आले आहेत. आजकाल सुट्ट्यांमध्ये मी बघितलेय मुलं अबॅकस चे क्लास लावतात.
हो. हो. हो. हो.
कराटे लावतात. कराटे सुद्धा आवर्जून ते मुलींना शिकवतात.
हा म मी पण मी पण ना. मी मी पण आपल्या गुडियाला ना मुलीला ती तिला टाकणार होते कराटेमध्ये. मी विचार आला ना ती. ती ना. बोर होईन तीला तीला ना डा तिला पुढची तिला ना अस ही
आता अजून म्हणजे जर एकदम लहान वय असेल ना. लहान हा लहान वयामध्ये मुलींना आता सध्या तरी.
डान्सच आवडतो. हा खर आता तिलाबोर लागन की काय. हे अस अस करायचं म्हनून मीच विचार केलं ना. आता हेच ठरवले की तिला आता डान्स क्लासमध्येच टाकाय तिला आवड येईन ना की हा मला काहीतरी नायरा शिकवता ते. मग तिथ जता जाल आला की डान्स करायला मग हां मी तिला टाकू क कराटे क्लासमधी?
हा खूप छान. ह-ह-हा त्यामुळे हं-हं-हं त्यामुळे आता पण अं म्हणजे आता माझ्या मुलीला पण थोडसं कळाय लागलं. ना तर त्या वयाच्या मुलींना मी जास्त बघितलं ना आता थोडंसं डिफेन्स नाही क स्वतःसाठी असं पण म्हणजे पालक प्रोत्साहन करतात. शिकण्यासाठी. हा की असं का असं पण काहीतरी शिका की तुम्ही स्ट्रॉंग व्हाल असं पण काहीतरी एखादं करून घ्या म्हणजे तुम्ही शि कून घ्या असं आता शाळा सुरु झाल्या की काय रेग्युलर रुटीन पुन्हा सुरु होईल. आणि मग अं रोजचं आपलं तेच रुटीन परत मग क्लास. ट्युशन एकदा थोडंस मोठे झाले की आपल्याला परत ते असतं की थोडंस अभ्यासाकडे वळले पाहिजेत परत त्यामुळे त्यांच्यासाठी एक छा छान रिफ्रेशरच असतो आता हा सुट्ट्या म्हण
बर बर मी त आता तुमच्या मुलाचं शाळा सुरू झाली?
अं नाइ आता होणार हाय आता संपतच आलं नाइ आता सुरु होतील शाळा म एकदा शाळा सुरू झाल्या की मग अं रेगुलर रूटीन रेगुलर अभ्यास मग कायतरी त्यां च ट्यूशनस् आणि आजकाल तर अं मॅथ्स वगरे हेच्यावर पर भरपूर फोकस आहे.
बरोबर आजकाल खूप आलंय ना न व्हिडिओज काफीए अँप्स काकू बडे
हं हो हो हो भरपूर ऍप्स आलेत आता मॅथमॅटिक्स साठी हो ते बायजूस वगैरे नवीन नवीन अं क्लासेस आलेत आणि आता ईव्हन म्हणजे जरी शाळेमध्ये तोच क्यूरीक्युलम शिकवत असतील तरीसुद्धा अं पॅरेंटस् अं म्ह जे बाहेर क्लासला लावतातच म्हणजे तरी आता अं म्हणजे काही काळ मी मुलांना शिकवलं घरी पण एका अं ब हेज्या नंतर आता कसं थोडंसं पोर्शन वगैरे पण चेंज झालेलाय. त्यामुळे आपल्याला हां थोडासा अपग्रेड झालेलाय. त्यामुळे ते आता पल्याला लक्षात नाही राहत त्यामुळे असं आपल्याला करावचं लागतं थोडंसं कुठेतरी ट्युशन लावून किंवा ॲप
मी मला मला असं वाटत ना की शिकवा पास तुमी पयला आपल्या शिकायला लागत.
हो हो स्टडी करून हा आपल्याला स्टडी करून मग ते शिकवाय मग त्यामध्येचे ना खूप वेळ जातो, त्यामुळे मग आम्ही ह्या वर्षी तरी आता जस बाहेर क्लासला जायला लागलित मुलं तसं तसं आम्ही विचार करतोय की त्यांना थोडस टयूश शन वगरे थोडासा एक्स्ट्रा गाईडन्स असेल. तर म्हणजे चांगले पाडतील आता थोडस आम्ही जरी मी घरामध्ये घेत होते तरी सुद्धा म्हणजे अं माझ्या मुलीला एटी पेरसेन्ट वगरे म्हणजे ती काढत होती. तर म मी विचार केला की जर का ही ला पहिल्या पासन गार्डन्स मिळाल म्हणजे ट्युशन मिळाली. थोडसं मॅथ्स ची ऍड ॲडिशनल प्रॅक्टिस झाली तर मग खूप छान होईल म्हणजे अं हो. कारण की मुल आजकल दोन दोन तीन तीन क्लासेस करतात, रेग्युलरली सुध्दा अफाट फ्रॉम रोजच जे अभ्यास असतो, तेच्याशिवाय ते लोक मॅथ्स ट्युशन लावतात आता काही लोक एक दोन वर्ष आधीच प्रिलियमचे स्टडी करायला सुरू करतात म्हणजे दहावीचा अभ्यास दोन वर्ष अधीपसन सुरू करतात. तेव्हा जाऊन त्यांना म्हणजे नाईं टी किंवा छान अस परसेंट वगरे मिळतात. आणि एंट्रन्स एक्झामच पण आता थोड कॉम्प्लिकेटेड झालय म्हणजे मुलांची लाईफ हे ना हळूळू कॉम्लिकेट होत.
कॉम्प्लिकेटेड बर्डन ज्यादा हा जास्त झालंय.
हां हो हो आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण मस्त म्हणजे पूर्ण सुट्ट्या एनजॉय करायचो आपल्याला मज्जा होती इव्हन आपण स्कूलचे डे सुद्धा खूप एन्जॉय करायचो म्हणजे आ पल्या जनरेशनच्या वेळेला हां, आता ते मुलं थोडे प्रेशराईज झालेले आहेत त्यांना पण थोडसं अ ब म्हणजे अभ्यासाचं बर्डन म्हणा किंवा सोशल बर्डन म्हणा थोडसं झालेलं आहे की नाही तिला डान्स येतो तर मला पण आला पाहिजे. हे पण म्हणजे आजकालच्या मुलांमध्ये बघितलं येत हां की जे नवीन अ आलेलं आहे आता ट्रेंडिंग तर ते हम्म हां हो करायला पाहिजे ज्या अ काही व स्तू आहेत किंवा एक पॅसिफिक प्रकारचे कपडे आहेत ते सुद्धा म्हणजे आज काल मुलं की फॉलो करतात पूर्ण त्यामुळे आता आताच्या मुलांची लाईफ फार वेगळी आहे. म्हणजे अ सोशल खूप झाल्या ना त्यामुळे त्यांना ॲक्सेस मिळाला इंटरनेटचा ॲक्सेस मिळाला त्यांना त्यांना अ टीव्ही पूर्णपणे असा मोकळा मिळाला की हां टी व्ही आपल्या वेळी कसं लिमिटेशन अ सायची की घरामध्ये मोठे हो ते घरामधल्या मोठ्यांना पण पहिलं आपण प्रे फरन्स द्यायचो की त्यांना आ
हां रिमोट त्या दिवस र रिमोट आपण कधी ना मोठ्याकडून घ्याय
घ्यायचो नाही हां आता देत नाही आपल्याला, आता आपल्याला आता आपल्याला देत नाहीत तर आता झालेलं आता ते म्हणजे आणि त्यांना ओपन मिळालं ना हे सगळं कल्चर की अ ओपन ओप मिळाली फॅमिलीमध्ये पण की बसून सगळ्यांबरोबर बघू शक तो अ अम्म आणि सोशल मीडियाला अक्सेस मिळाला सगळ्या त्यामुळे आणि त्यांचे अभ्यासच त्यांचा व्हॉट्सअप व होत होता म्हणजे कोविड असा एक काळ होता की तेव्हा त्यांनी सगळा अभ्यास त्यांनी व्हाट्सअँपवर घेतला मुलांचा त्यामुळे मग ते सगळं पण त्यांना मिळालं. त्यामुळे असं वाटतं ना की अ आपलं बालपण थोडं वेगळं होतं ह्यांच्यापे क्षा आपल्याला फार हो आपल्याला खूप कोपप करावं लागतं म्हणजे एज पेरेंट्स सुद्धा आपल्याला खूप कोपप करावं लागतं ह्यांच्या अ लाईफस्टाईलमध्ये आणि ह्यांच्या जे अभ्यासाचं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अ जे पॅटर्न आहे अभ्यासाचं त्याच्यामध्ये सुद्धा
हो.
हम्म अजून आता आ अ आता तुमच्या मुलांच्या सुट्ट्या संपल्या का
नाही अजून हाय हाय अजून हाय त्यांचे अजून हाय अ पंधरा-वीस दिवस हाय अजून
हो आता आम्हाला पण आता हो आता सुरू झाली परीक्षा सुरु झाली स्कूल किंवा परत आप आपल्याला तेच टेनशन आलं की जेवण काय करायचे एक्झाम जेवण मग नवीन नवीन ह्यांना सगळ्या वस्तू घ्या ते सगळंआप
खुप लवकर झोपायचं टेन्शन असत स्व सकाळी उठा अ लवकर उठायच टेनशन असत मग टिफिन तयार करा कपडे तयार करा त्यांचे त्यांना तर करा मेनतर त्यांना तयार करण्याच अस ते एकदा उठतच नाही सक काहिलोक
हो आणि ऍटलीस्ट आता त्यांना सवय लावायची बिकॉज त्यां सवय सगळी ब्रेक झाली असते सुट सुट्यामध्ये उशिरा उठायची सवय लागलेली असते रात्री उशीरा झोपायची सवय लागलेली असते
माझे पण व रात्री दहा वाजता दहा वाजता झोप तात्यानित्आणि सकाळी अकरा साडे दहा अकरा वाजता उतात मग कि झोप घेतात ते आदा शाळा सुरू झाली की मी साडे नऊ वाजतात्याना झोपु झोपायला अ झोप व झोपायलाच परत साडे सहा वाजता उठवणार साडेसहा पाऊणे अ
हम् परत मग सगळं चेंज होणार हो आता सुद्धा म्हणजे इकडे पण मुले माझे सगळे ना अकरा पर्यंत उठायचे आता आता दोन दिवसांनी सगळा प्याटर्ण चेंज होणार आहे. त्यामुळे परत त्या सवयी लावा परत मग डब्यात काय द्यायच सगळ्यात मोठ टेन्शन? ह सग्यात मोठे टेन्शन आपल्याला म्हणजे डब्यात काय द्यायचं. काय तरी वेगळ वेगळ वेगळं हव असत सो आपली लाईफ फार डिफिकल्ट आहे.
काय काय? काही व्हिडिओमध्ये दाखवतात ना की पहिले पहि पण जायचं शाळेत आता त्या तरी पण आम्ही लवकरच उठ
आपल्याला लवकर उठावं लागतं हो ना म्हणजे वि डो म्हणजे आपल्याला एक अस रिटायरमेंट टाईप् अशी लाईफ नंतरच मिळेल. जेव्हा हेंच कॉलेज आणि हेंच शिक्षण होईल तेव्हाच आपल्याला थोडस हे होईल हो तेच ना तेच ना एक्झॅक्टली हम्म.
हम्म.
हो हो मला पण खूप छान वाटलं. अ थँक्यू गुड नाईट.
गुड नाईट.